हॅलो! हॅलो, हा बोला.
हा झाला जेवण?
नाही.
नाही का, आजुन दोन्ह जनीनी कारया ऍपवर अ
चला झालं का म्हटलं?
मला नाही झालं जे स्यपाक झाला.
हो काय?
हा स्वयंपाक बनवला जेवण राहिल, गॅस गेला आमचा काल पासून गॅस भरायला गेलत आता बाई म्हणते चार घंटे झाल्यावर या म्हणते बाई हो. हा. ते गाडी तर सोमवारीच येते का दर गुरुवारी नाही येत का?
स्वयंपाक चुलीवर आहे का म्हटलं?
हो सकाळीच केला मी पाण्याच्या पहिले. ते शितोडे-शितोडे चालूते तेव्हाच केला.
हो काय?
हम्म, नाही तर मग सुचत नाही ते पाण्या.
शीतल काकू.
पाण्यात तसही चुलीवर जमतच नाही यावेेळेस
नाही खरंच नाही जमत तो पो पो फू करायला लागत.
उगच करालय.
हम्. आता गॅस गेल्यावर काय करता नाही देत म्हणे तो भरून सकाळून चार घंटेच्या नंतर या‌ म्हणे बाई.
हो काय?
हा, पण चा चार दिवस होईल पाहिजेत आज ते होईल एका तरी पण या म्हण चार घंट्याच्या नंतर. सरं बणते
हांव कायं
आंता गांडी सोमवारी येेऊंन गेली
रोज येतं नसते कां गांडी आंता गावांत
नाहीं कायं मालूमंबांइ ते गांडी रोज इथे की नाहीं पणं मलां सोमवारी मं माहिती बाई सोमवार अं गुरुवार आप्त
हांव कायं
हां रोज एते की नाहीं तसं दो तोंडंच्यां घरूंन आणतं असतो आम्हीं
तिच्यां घरूंन आणंला तरं गॅस बिचारे जास्तं दिवसं चालतचं नाहीं
लवकरं जाते कां गॅस
लवकरं संपते
गॅस तिकडूंन कमी येते की इकडेचं कां गोठां हे होतील
कायं माहित
हां मंग आंता कायं करतं पणं नसेल गांडी वाटपातं असं नां आंता अशा पानां संध्याकाळी स्वयंपाक करतां येते कां
नाहीं आणाचं लागते आपल्यांले नेहुन
होणारांच्या तिथं जाऊंन पाहाय लागेल नाहीं मंग
हां
पाहिजे तरं खरीचं
हं दुचंडींच्या घरी अजूंनही भेटते कां हो मंग आंता
ते बंद कराबं बाई कायं म्हटलं बाई
त्यां दुतोंडींच्यां घरी सोनाऱ्यांच्या घरी अजूंनही गॅस भेटते कायं
हो
हांव कां
भेटेन तरं म्हणजे बंद झालं कां ती
कांहीं माहीत नाहीं म्हटलं आनता मंदा मंदरात गॅस बंद झालचे तरं म्हटलं बंद झालं की कायं
नाहीं गॅस भेटते पणं तटी आम्हीं तटूंन लैखेप आंनंला तिकडे लैखे पानलां
हम्मं
गॅस गीस भेटली तरी तसंही ते बुकिंग करूंन देतांत
हम्मं
हॅलो
हां बोल नां
सांगा मंग आंता डबल तरं हे कॉल पणं आंता किती कोणंता कॉल झालां सव्वीस सत्तावीस झाले असतील नां च
कोणांचे
तुमचां काॅल
मलां नाहीं नांऊ मांय पंचवीसच्या पंचवीसांत येऊंन नाहीं राहिलं नां
कायं म्हटलं बाई
अ मं मॅ म्हटलं मलां पंचवीसच्यांया वरं कॉल जाऊंन नाहीं राहिले
नाहीं कायं मंग हे समजां आम्हांला आम्हीं तुम्हांला कॉल करूं राहिलो हे कांहीं बोलायचं काहींचं नाहीये
नाहीं हे येतांत
हा!
हा तर आता मला पंचवीस कॉल राहिले की ते येऊनच नाही राहिलं.
हाव काय?
हो!
म येईन ना बायचं तर झालं ना क दोघीला फोन केला कार रे आपण
हा!
तर ते मन झालंय आमचं कम्प्लीट.
हो बाई बायचे झाले कम
हा म्हटलं तई कार्या ॲप आणतो मी झालं म्हण आणतो कंप्लीट.
मग फोन तर करा मग उचला म्हणा.
नाही बाहि ते बाई ना म्हटलं की नाही म्हणे आमचं कम्प्लीट झालं म्हणे.
हम्म!
मग आता नाही म्हटलं तर काय राहिलं.
हं!
शितल बाईला फोन केलता ते म्हणत ना कामे अँप वरच्या दोन तीन बा -बायल फोन केला म्हटलं मी करून पाहु का?
हवना. कर ना मग.
अ केला तर मग ते दौघी. धनी मला एक म्हणे ते शीतल राहते क कोणा आहे तर ते म्हणत वार झाले म्हणत ते.
हम्! हो हो!
म्ह ते बाई म्हणे कि मी आम्हाला कम्प्लीट झालं म्हणे.
तामनीर बोलल्या
हम्म!
ते मग कांचन म्हणते एका जणीसोबत दहा मिनिट बोलल्यावर किती रुपये येतात.
एकाच जनी सं किती येता?
शंभर रुपये.
आपला एकश पूर्ण ते एक क्स पूर्ण झाल्यावरच ना. आ म्ह!
हम्म!
कांचना झाला नाष्टा बेस्ट?
हो आता ते काही दुकानातून आणलं ते खाल्लं ति न.
पाणी तातून जोरात झालं.
हो बिचारे आम्हाला कारलायला जाव लागते काय माहीत आता. ते भात म्हणत की आम्ही छे कत्र्या घेऊन रेनकोट घेऊन आलतो गाडी न गाडी न जात. खना गाडी वरून जाताना.
त्यावर खेऊन जाला की काय मग तिच्या?
नाई व मंदातून रस् येत नाला नाही येतो हा हा हा.
रस् लो त्या कारलात लोय खराब आहे क सो.
हो ना आता आता म्हटलो कारलत जायपर्यंत खुल्लं तर तेवढं तरी बस की आलो बा आम्ही अर्धा एक तास तरी खुलावी आहे ना
अर्धा तास बाराच्या पुढे तरी खुल्याचा अंदाज दिसतच आहे हो
आता अर्धा एक तास खुल्ल की नाही मग आम्ही जातो एक दीड तास करतो तर तिसा आणि लगे चाल्या येतो
हा, हा
हम्म
तुम्हाला तर आता दहा म्हणजे तट किती गट करायला लागं
आता त्या गावांनी तर चार, पाच गट होतात जर झालेत तर पण त्यात सांग कारल्यावाला सांगतात की आमच्या गावात एकही गट होत नाही म्हणतात तसे चार, पाच गटाच्या बाया राहल्यात म्हणतात गटात याच्या
हाव काय
हाव तेन पष्ट सांगितलं की चार, पाच गट होती इतक्या महिला राहायला त्या काही गटात येत नाही त्याचे काही गट होत नाहीत पण तरी एक राहून टाका लागते त्या गावांमध्ये
हा, हा
हां
ते आता हेच असतील मांग असतील
हो मागं झिंगा भोई
झिंगा भोई आपल्या समाजसाठी कमी आहे वाटते
आपल्या समाज नाही व आपल्या समाजाची काय सात की आठ गट आत ना
हो काय न देले मोठे हले म ह आहे
हो
आपल्याला त्याशी सांगली जास्तात मुत ती
मग काय तर तेन सगळे गट आता आपल्या बायात तर किती गटा यत नाहीत व आताच पाहि ना आताच आम्ही गट करायल्या आताच दोन गटाच्या बाया निघाल्याने आपल्या तसे सहा गट आपले हा प दोन गटाच्या बाया निघाल्या
हा, हा
गटात यासाठी
हा
म
तसे मण आपले किती गटात मग आपल्या याचे
आप कुठे आपल्या गावात
हा
आपल्या एससीचे सा गट
हा काय
हो
हे आता हे म्हणजे नवीन हे दरू राहिले की ते पहिलेच असत हा
पहिले सहा
हा
आता दोन
आता दोन
हा आठ, आठ होतात आठ
हा नऊ
ह हम्म
आणि तिकडे ते त वर्षा बाईच्या त्या याच्या मालवाईच्या घराची इिकडडे लोक हे म्हणत जाण तुम्
हो -हो तिकडचे येतात ना गटात.
लय हायत व माय ते, तिकडे गेल्या तर लयच होतात.
हो गेलतो ना तिकडे होते ना एक गट मॉमीडनचाते ना एक. हम्म
मग मी ते नाही गटात मानांदा पैसा गटात असतील तर काय मग मा
मानंद बाईच्या गटात आज दागनी.
हा
ह मानंदाबाईच्या गटात त्या शिलाबाईच्या गटात. मालुबई गटात आज.
हम्म
मालुबाई आहत म्हटल गटात.
नाव टाकाय नवीन ईच्या.
नाही जुन्याच गटाच आहात. आता तेंचाही गट चालू करून राहिली. म्हटल आज जातो त्याच्या इकडे तर आता आज पाणीच चालू आहे.
हो पाणी चालूच हाय.
हा मालुबाईच्या गटाचे इकडे,
हा- हा
पाणी जास्त जोरात नाही येऊ राहिला पण चालूच आहे सकाळ पाासून.
बंदच नाही.
जेवन बिवन केला? हम
नाही मी आता जेवणार हे.
काय म्हटल बाई
टायम आहे म्हटल जेवणाले
हा सांग म-
सांग बाई तू सांग
काम आता कामा बिमा सगळेच झाले का?
काम हो काम झाले सगळे घरातले.
हा ना
हां
बाई वापिस आल्या आता
हो काय आज गेलत्यास का बाया.
गेल्याच होत्या बाया आता आतास आल्या.
हो का? अ कोणाच्या गेल त्या.
कायमालून कोणाच्या गेलत्या? आल्यावापीस
ह
पाण्याच काही जात नाही सकाळी इथल तर नव्हत ना ते जोरात चालू
सकाळी नव्हतच चालू
हम आ
पाणीच नव्हत सकाळी
हा बरं आता ठेवलात चालेन का मग अजून एका घंट्यान करीन?
हा हो.
हा हा. तेकूनच ठेवा.